हॅलो.
हा बोला कि, ताई. काय आवरलं स्वयंपाक?
नाही आहे बघा, आत्ता करायचा स्वयंपाक.
हा.. हा.. हा, चालेल. मुलगी काय रडते की काय?
हा रडाय लागलेली. ते जरा पाहुणे आलते ना, मागं लागलेली.
हा.. हा.. हा.. हा. हम्म्, चालेल. स्वयपाक काय लेटनं करताय काय?
हा, नाही. आता करायला घालतोय की, सात वाजतात तरी साडेसहा कधी हा. जरा ते येऊन बसले होते, बोलत बसलेले ना. त्यामुळे लेट झाला
हा. हा. हा.
थोडा-थोडा करून घेतोय. मग ही लागते पाठीमागं, घे म्हणून.
हा हा, घरी कोण नसतंय काय मग घ्यायला?
नाही, असतात सगळे. सासरे, सासू असतात. हा ते दळप आणायला गेलंत जरा, सासरे जरा बाहेर गेलेत.
हा हा त्यामुळं
हम्म.. हम्. आत्ताच, सगळे बाहेर पडली. म्हणून ती रडायला लागली.
हाहा हा, हाहा हा.
हम्म.
मग, चालेल.
आणि काय नाई बुवा, तुमचा स्वयपाक?
आमचा पण आता घालायचं करायला.
हा हा हा.
वे हा वेळ हे, तोपर्यंत म्हटलं करून घेऊया. कारण नंतर ना, मग बायका बिझी झाल्या की, मग लवकर उचलत नाहीत ना.
होय, होय.
हा, मग आणि कुठे हे करताय त्यांना? शाळेतून आले. म्हणून म्हटलं, करून घेऊया पहिला.
हा.
हम्म, आता मुलांनी काय खाल्ल्यात? वाळलं जरा, मग थोड्या वेळानं करायचं.
हा.
हम्म, चालेल.
मग आनी काय, हा निवांत. घरीच असतोय, त्यामुळं निवांतच असते मी.
हाहा, हाहा, चालतंय. आताच एका कॉल आला होता, ते बोलत होते म्हणून अन तुम्हाला लावला नाई. हम्म, ते मेहंदी ऑर्डर पण घेते ना मी.
हा हा हा.
हम्म, त्यासाठी लावला होता की, काय करताय, किती रुपये घेताय काय? काय रेट आहेत? हम्म, तेच बोलत होती, म्हणून म्हणलं तुम्हाला जरा, आता लावूया.
हा हा, काय क्लास केलाय मेंदीचा? हा हा हा. हा हा, हम्म. होय, मला पण आवड ए, मेहंदीची, रांगोळीची. हा, म्हणजे काही मी ऑर्डर वगैरे घेत नाई, हा. पण आपलं, घरच्या घरी काढतोय.
हा, घरच्या घरी आणि स्वतःलाच पहिला काढायला आवडतं नं.
हा, तेच की.
मला कसं आवड असल्यामुळं, आता एक दोन वर्ष झालं चालू केलंय. म्हणजे सगळे जण म्हणाले की, एवढं सगळ्यांना फुकट काढण्यापेक्षा, असं काय तर करत तर जा. म्हणजे प्रत्येक वेळेस हा होय तिचं हाय, हे कर ते कर, मग पाहुणे वगैरे जवळचे -चे वगैरे असले की मग काय? -चे वगैरे घ्यायचं नाई, मग असं ऑर्डर वगैरे आल्यानंतर घ्यायचं मग, जाते बाहेर असं.
हा.
हम्म, अण काही नं करण्यापेक्षा परवडतय ते, एक दिवस जायचं काढून आलं तर महिनाभराचा पगार निघतोय.
होय.
हम्म. चांगलं ए की घरात बसण्यापेक्षा ते पण आहे चांगलं.
होय, चांगलं ए बगा.
हम्म तुम्ही काय करताय मग घरीच असताय?
मी घरीच की ओ हम्म.
हम हम अगं लहान आहेत.
लहान आहे हा जात जात होते आधी जॉबला
हम
मुलं व्हायच्या आधी जात होते हम्म मग आता, मुलं झाली परत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणत लागतयस की घरात, सासूबाई पण जात होत्या ना ह ते आत्ताच सोडल्यात.
हा हा हम्म चालते की मुलांना जरी घेऊन बसला तरी, पण चालते, हम्म आणि आजकालचा जमाना पण असा आहे की, कि सगळ्यांनी कमवायलाच पाहिजे. एवढा खर्चा वगैरे हाय हम्म. एकाच्या जीवावरती काय होत नाही, हम्म मुलांच पुढचं भविष्य, हां बोला की. भविष्य घडवायचं असेल पैसा शिक्षणाला पण भरपूर लागतोय ओ. टांब करते हां तेच आणि आता अपेक्षा पण एवढ्या वाढलेल्या आहेत की, सगळ्याच हाताच्या- बाहेर गेल्यासारख्या सगळ्याच गोष्टी म्हणा. किमती वाढले वाढलेल्या आहेत मुलांच्या शिक्षणाचा खर्च सगळंच.
साधा शाळेचा ड्रेस घ्यायचा म्हटलं तर, हजार रुपये पररत नाही आता.
होय होय होय फक्त एकच ड्रेस हजार रुपये त्यांच स्पोर्ट स्पोर्ट. हा स्पोर्ट वगैरे नाही असलं तर ते वेगळं, शूज हा श- शुज वेगळ आणि पोर पण ते कंटिन्य नाही- टिकवत दोन दोन ड्रेस तर घ्यायलाच पाहिजेल.
होय.
हम्म असं आहे सगळीकडण हेच आहे आता. महागाई पण वाढल्या त्याप्रमाणे.
महागाई वाढल्या कुठं जायचं म्हणलं तरी पेट्रोल वाढले.
वाढले होय काम बघा म्हटलं तर हा तेच घ-
हा हा
आणि शिकून पण काही उपयोग नाही हो, कामच नाहीत तसे-
ह् फक्त शिक्षण घेऊन काय उपयोग नाही बघा, कशात जर करिअर केलं एखाद्या पर्- ह्याच्यामध्ये तरच ते माणूस टिकतय पुढं.
टिकतय होय नाहीतर मग काही नाही.
ह
हम्म आणि असं कसं आपण जाते खाजगी मध्ये प्रायव्हेट मध्ये- नाही पेमेंट पण एवढं नाही मिळत.
नाही मिळतं
हम्म पाच सहा हजार रुपये वरती महिना कमवायचा.
होय
आणि बसायचं असंतय.
तेवढं पण त्यांना जास्त वाटते द्यायला.
हा ते पण त्यांना जास्त वाटते, त्या टायमिंग टू टायमिंग पाहिजे. हा करेक्ट टायमिंगला या मग जावा.
होय होय.
त्यांचे अकराची टाइमिंग असलं तर आणि पंधरा मिनट इक अगोदरच जावा.
अगोदरच जायला लागते होय.
त्यांना आणि काही तर काम असलं तर एक्स्ट्रा टायमिंग थांबून घेतील. हा असं पण आहे, खर पेमेंट देताना मग आणि वर खाली होते. हा नाही, जरा थोड दिवस थांबा एक, दोन दिवस थोडं माग झालय, सुट्टी पडली, हे झाले, ते झाले, रविवार होता, हेच सांगायचं.
होय.
हम्म अजून वरून पेमेंट आल नाही ही कारणं फक्त सांगत असतात का, कारण पुढच्यांना पण अडचणी समजून घेत नाहीत.
होय.
हम्म काय उपयोग नाय आता आजकालच्या ह्यच्यात. सगळ्यांनी जर कमवलं तर कुड
होय होय.
हम्म नायतर मग काय नाय.
चहा वगैरे झाला?
चहा झाला बघा, मगाशीच झाला. ते आलेले तेव्हा चहा केलेला? हुं सगळ्यांनाच केला तेव्हाच.
हम् मग जेवताय लेेट ना का जेवताय?
नाही जेवतो की आठ साडेआठ वाजता जेवतोय.
हम्म हम्म. हू म्हणजे केल्याबरोबर बसायचं? आमची काय टायमिंग नसते नऊ वाजते, दहा वाजते म्हणजे ही दोघं जण आलेत ना मिस्टरनं सासरे मग जेवायला बसायचं. त्यांची टायमिंग नसत्या. मग आता घालाय च जेवायला थोड्या वेळानं.
हम्म.
जेवणाला, मग ती काही आवरते. ते आल्यानंतर लगेच जेवायला बसायचं.
हम् माझं रोज झालेल असतं या वेळेपर्यंत थोड तरी, काही तरी पण आज ते आले मग ते आप पण ते येणार बोलत बसणार ते आपण काम करत बसणार, बरोबर वाटत नाही ना ते? ह. म्हणून म्हटलं थोड्या वेळान. हा मग अजून माझी भांडी पण राहिलेली दुपारी जेवलेली. ती पटपट घास न घेतली फोन लावणारच होती तुम्हांला तेवढ्यात तुमचाच आला.
हा हा हा आणि कसं आहे लहान मुलं असले तर आवरत नाही हो पटकन.
नाही लई ही आमची लहान मुलगी तर एवढी आगाव हाय, पसारा एवढा करत्या आता ती आता मागं लागलेली आहे. हम्म.
आमच्यात पण ह. आमच्यात पण छोटा मुलगा आहे तो सारखं खेळणी काढूनच बसलेला असतोय. सगळा घरात पसारा असतोय. हम तो आता पहिलीला गेला खरं कसं आहे गाडी वैगेरे आवडत त्या हम्म गा- गाड्या घ्यायचं, खाली जाय च खाली गाडीने खेळायचं. विमान घ्यायचं हम्म व हा पुन्हा टेरेस वर जायचं जरा टेरेस वर विमान वगैरे, गाडी वगैरे फिरवत बसायचं हे असंच आहे
आणि वह्यां पुस्तकांचा पसारा तो आणि वेगळांच असतोय
तो आणि वेगळांचं ते कायं उंच उचलायचं नुसतां हां वही कुठं हां मी विसरूंन गेलो
हां तूंचं ठेवलेस पेना आताचं घेतलां होतां हं लां कायं होयं हां सगळं वेगळं असते त्यांचं हम्मं एकदाचं हम्मं एकाचं वेगळं एकाचं वेगळं
होयं होयं
हं
दोघांच कसं वेगवेगळे होते हां घरचां त्यांत वेगळं. हम्मं पर्वा तरं स्वयंपाक केलां होतां पूर्ण. आणि आपलां फुटबॉल घेतंला आणि बरोबर हॉलमधनं आंत किचन रूंम मध्यें मारलांय. आणि बरोबर मी आमटी. करूंन कधीं गॅस करं त्यांवर मलां अडचणं व्हांयला म्हणूंन आमटीचं पातीला खाली उतरूंन ठेवली होती. आणि बॉल मारल्यांबरोबर पूर्ण सगळें आमटी उलटले.
बॉल बसलां असेल पातेल्यांवर येऊंन.
हां पातेल्यांवर बसलां आणि अजूंन पणं जेवले पणं नव्हंती नुसतं करूंन ठेवलेले बघां खाली. पूर्ण सगळं उलटूंन टाकलं.
होयं
हम्मं फक्तं एक वाटीभर शिल्लंक राहिले असतील त्यांच्यामध्ये खरं कोणं खाणांर सांगा वाटतं ते वारं
हां
हम्मं मंग पुन्हां आणि करांयला लागलं बघां कुंकर लावां पुन्हां आमटी करां डाळं शिजवां वां
होयं हां हां होयं होयं ऐ. ते नाहीं नाहीं हम्मं. होयं आमचं पणं तसूं ते ही आंता क्लांस शाळेवरं नाहीेत्यां सहांज सहा वाजतां येत्यां. आणि डान्सं क्लास एक लावलेय आणि साडेसहा लां क्लांस असतोय. आवरतं वरडाले की थांब की बाई मी आत्ताचं येवले जरं बसं.
हां हां मंग असंच असते मुलींच मुलांचं म्हणां. त्यांच्या हच्या्ंयानुसारं कलेनुसारं घ्यायला लागते. नाहींतरं नाहीं ऐकतं नाहींत मंग जरं थोडां वेळं थांब असं तसंच असते मंग. हॅलो हॅलो.
येतो नां आवांज हां.
हम्मं होय त्यांच्या कलेनुसारं घ्यायंला पाहिजे म्हंटलं. तरं ती खुश हां तरं ती खुश. नाहींतर त्यांना ओरडांयला लागलं की हां तूंचमलां ओरडतेस कायं. करूं देतं असं चालूं होतेग लगेच. पातं जणांच्या जवळं कंप्लेंट जात्यां.
होयं.
ते एक लहांन असतांना एक वेगळेचं असते गं. हम्म.
पाणी परत, हा. चालतय ठू काय मग. हा.